हम्म.
आला आत्ता शि बाई लई वेळान लागतो. तो
बरीय.
झाले का? चाहा पाणी.
झाले
हाव का? काय करतेय आता?
मी का?
ह.
बसेल तुमच्या सारखं गिरीक बसेन माझ्याजवळ समोर त्यांचं काम करतील.
हो का? कोणेव.
हा ये तुम्ही नि ओळखत त्यांना.
हाव का?
ते गट ऑनलाईन झाले का?
बाकी हो आजून.
बाकीये.
अम्म.
हम्म काल घोरळ मळेत ग्याल त्या ना.
हना.
किती वेळात आले घरी.
साडे बारा
अरे पा सगळी किती वाजता घ्यायच वो
साडेआठ ला इथण निघलो होता आम्ही घरून
हा
हम्म
काय रोहित आला होता काय सोबत?
हम्म भाऊ आलते ना
हो का?
हम्
किती झाले मग
तिथं का तो तर तीन गोटे ना हो
य एखादा तर झाला मग पूर्ण
तसेतर आता दोघी तिघी जालं होत्या हाऊ तिला हम्म
हम् बरं काही काही प्रॉब्लेम आहेता जराव राहिले
काय करत्या आत्या विडिओला बाई काम नवत त्यांनी काम लावून दिलं ि
ध््यान एक तर शेतीचे काम आले आता
काय करा क करावंसं लागतं मग आता
हव ना
अरे मला चालू नाही मला तस काईल एढ झालं काय मझा तास झालेला आहे ना तो म रेकॉर्डिंगवाला चालू आहे ना हम् नाटम प स स्वातीताई
हा
तुमला कॉल करून दु्या नंबरवा च्या मला सांगा ते काय होतं काय नाही
ब म्हणजे सांगत ब सांगता तेता कही इकडे लिहून
हा आा तुमचं कस नाव आलं तस दुसऱ्या व्यक्तीची बी नाव लिह
बरं बर ते सांगायचं आहे क म
सांगायचं नाही कॉल लागतो क पा पाहायचंय मला
हा बरं बर
मी लावलं ना तर तुमच कॉलिंग चालू होत म्ह काय कोणू ते धरलं नाही कोण
हा
त्याच्यामुच म्हणलं
बर हा ठेवला का मंग करा
बरं
हम त्यानी तर दहा दहा मिनट सांग होते म पाच पाच मिनिट केलं सार को टाईम आहे एवढा बोलायला
नाही एक तास राखतो र बा मग ती करायला बोलायला म्हणलं
मग
दहा
ते बंद पडलं बंद पडलं चालू तर चालू दहा मिनिटं म्हणलं रियाक तास लागतो बाई ताई
म
कोण आरी कंपनी आज बी एका हातात सरखी घेतली एका हातात बोलले त्यात बी टाइमपास घातलं शा भेटतो त्या तेच काम आहे का तेच काम आहे का
हम्म म्हणजे हेफोन लावल्यावर ऍप मध्ये सुचल न करत तेमी म आता सजानंदच चाल नाही तिला क लाव चालू चालू
चालूच ठेवणे म्हणा पाच मिनटं होऊस तर
पैसे बि येईन म्हणा नाही तरर पैसे आले माल देऊन दवाना
हा घेऊन घ्या घेऊन घ्या
हा
त्या ब मला सांगा तु मी एका दिवशी बोला मी सां बोल म बोला
हा
पैसे आल्यावर काय दुसऱ्यांद
ह भई लाडकी लाडकी बण पडली ना चाल म्हणलं की म्हणलं मी आतच ना आता माझ शाध्याला ना दु फारा मी येतच नाही आता
हं.
आलीन लाडकी बाई.
ना आता काही हापता पडला नाही ओ अजून
नाही का बया म्हणत होते आली आली म्हणून म्हट मला काही मेसेज येत नाही म्हटलं बाई काय माहित म्हणला आली काय नाही आली. किती पैसे येत याला
दहा रुपये ना ते शंभर
शंभर हे का तुमचं तर झालं नाही म्हणत ना अजून पेमेंट
काय करा आता नाही झाल बरजबरी करते.
हं.
ती माहिती देताना तो सांगते ना
होव का?
बरं तुमचा कॉल मी आता ठेवती. झालंय पाच मिनिट एक कॉल म आमचा उचलून पहा. हा हा.
हा. झाले पाच मिनटं